हॅलो, हा नमस्कार ताई.
बोला ताई, कुठून बोलतायत? हॅलो.
हॅलो.
हा बोला म्हटलं, काय म्हणता?
काय आठवण आली तुमची आली, चला म्हटलं कॉल करून बघू.
हा.
काय झालं?
काय नाही, व्यवस्थित हाय.
हो का.
हा. तुमचं?
काय नाही, आमचं व्यवस्थित चाललय बर का.
हो का.
हुं.
हम्म, काय काम वगैरे चाललं?
काम काहीच नाही.
हो आणि चालू आहे आमची.
हो का.
बसली होती, मग नंबर बग बघितला मी. म्हटलं तर यांना कॉल करून बघू. हम्म.
हं हं हं हं.
असं बाकी काही नाही मग, व्यवस्थित आहे सर्व काही.
हो का.
हुं.
म्हटलं, आमच्या इथं कार्यक्रम आहे म्हटलं. श्रावण मध्ये या बर का.
मग येऊ ना, फोन करा फक्त. हा हा.
कॉल करेन मी तुम्हाला.
हा हा हा.
या म्हटलं मग.
म येऊ ना.
हम् कसं मग तेव्हाम् आठवण तर राहिनच पण तरी पण मग.
ह असं आ दिसांुं ठेवता ग अससं.
हा आठवण तोंलाते ना मी एखाद्या वेळेस गायलाई मध्ये.
ते या आमच्याकडे पण तुम्ही कधीच आलेले नाही आहे.
येऊ ना. कामनमित् येू करतरी
हा तुमच्याकडे वातावरण कस आहे.
माझा मलाी मोठी मुलगी आहे ना..
हा हा.
तिथ स्थळ तुमच्या तिकडेच दिलंय तिला जम म्हणजे. जमताय म तिकडे बघू मग.. चालू राही ना आपलं मग.
हा हा हा. ह असं आहे ना वातावरण कसं आहे तुमच्याकडे..
हॅलो काय झालं.
वातावरण कसं आहे म्हटलं.
वातावरण काय व्यवस्थितित बर पाणी वगैरे काही नाही आ.
ह हां हां फेरण्या वगैरे झाल्या असतील ना.
हो पेर.
हा हा.
हम्म पूर्ण् कडाकला आहे.
हा का.
ह.
हम.
म का टाकणीलाम काय करायचं.
हा मग जसा पाऊस राहिला तस करावा लागतो ना.
अछा!
तुम्ही काही बाहेर बी काही काम करता तई हॅलो.
हा बोला ना .
तुम्ही काही बाहेर बी काही काम करता का म्हटलं.
मी बाहेर नाही करत ना काही.
नायका.
नाही नाही मी नाही काल. मी घरीच शेती शेतीच फक्त आपली आपली..
हो का.
हम्म.
हम्म. ते मी अजून कुठेतरी तुम्हाला बघितलं होतं. असं लक्षात नाही माझ्या. आणि त्या दिवशी बसमध्येध्ये वेट झाली ब आपली
हम्म हम हम्.
मला मला असे वाटलं तर म्हटलं ते असताईंचा. नवीन नंबर आला ना. त्याच त्यांचा फोन आला बरं का म्हणत असं म्हणत होती तेवढ्या तर तुमचा झाला.
हो का.
हम्म. काय चाललं मग बाकी.
काय नाही हे चालूय मा आता मग. त्याचे काम आलूय
हम्.
तिरमिट पावला कि ना म पापज जागोदर
हा हा हा.
बरोबर आहे की नाही.
बरोबर.
असं जाय ना मग आमच्याकडे तर ऊन पाडून दिलोघ बा
आमच्याकडे काही काही लोकांच्या मक्का टाकला ना
हा हा.
तर टवळी पडते ती मग खा
हा सईवड मग मागा म्हजे बीटा कोून दिले पाऊस नाही.
म.
असं पावसाला तर बरं वाटतं.
अससं बरोबर आहे गे. या वर्षी पाऊस पण खूप कमी छानतहतय
हो का?
हम्म.
हम्. हा जस देवाने ठेवलं तस
तसं रावाला न
बरोबर आहे.
काय कर ना?
काय नाही मग व्यवस्थित आहे काम करायचं श तिच वगैरे आता मिटलं
तमच बरं मिटून गेला बाई आमं चाले अजून
हा आमचं काय? व्हा पाऊस आयला तेव्हाच विहिरीला पाणी राहत. नाही तर राहत नाही आमच्याकडे पाणी.
आह.
हम्म.
आ पाणी बिनी आहेय पण मग आता कसं
ह हं.
चालच ठेवाला ना काहीतरी आपलं त्याच्यावरच आहे. उठणं बसणं
बरोबर.
बघू मग आता.
ह ह जसा पाऊस आला तसा तसा हे करायचं.
हम्म.
असं आहे ना.
कराव तरं लागणार शिकायची.
बरोबर आहे. चालूच आहे. ते डास
तर काही राहत नाही कोणी करावं लागणारे.
पाऊस नाही तर पाऊस नाही ते दास मच्छर खूप आमच्याकडे झाले. हा.
ते कारले हाय ना कारलेला रोग पडतोय असं वाटतंय आम्हाला
हाव का ह. मस्त असेल ना कारल?
रबो
हा हा बोला ना ताई. हॅलो.
आवाज येत नाही का?
हो येतोय.
हो का हो येतोय.
हम्म.
येतोय बोलान. हॅलो बोला ना.
बोला म्हंटल आवाज येतोय का?
हा येते मला वाटलं रेंजचा प्रॉब्लेम आला म्हटलं काही त्याच्यामुळे मग थांबून गेले होती.
नंतर कारला मस्त असेल म्हंटलं?
काय झालं?
कारला मस्त असेल म्हटलं?
अहो बाया लावायच्या होत्या बाकीच बांधलं आहे अजुन बाकीच ते ब बाकीय बाधायच ते बांधून घेऊ म्हटलं. डोक्याला ताण नाही राहिला असता मग हम्म हम्म ‌.
पाऊस येत नाही तोपर्यंत मग ते आपटलं का बरं राहत. बरोबर.
काही तर काही करावं लागणार आहे म्हटलं.
म म का मग केल्याशिवाय काहीच नाही ना. हम्म.
ह ते दुपारी फुहऱ्या मारायच्या नाही मग फुहारा तर बघूता आता फवारा मारायला लावतायते धनी टाकायचे आम्हाला आज हम्म.
हा हां.
धने टाकुण देऊ म्हटल इ तिकड
आता तर आता तर खूप भाव आहे म्हणे धण्याला
म..
आपल्याकडे नाही असं हा.
ग जे आल ते आता काय करय
बरोबर आहे.
बरोबर आहे की नाही.
बरोबर.
त्याला पण नाही नाही करत दोन महिने लागुन जाता धण्याले
हम्म.
हम्म.
बाकी काय चाललं.
पाकी काही नाही हे मग तशेच काम भेटत नाही लवकर.
हा एक म्हटलं काय एक चालूच राहतय. बरोबर.
तेस चालेय म काय.
हम्म.
काहीतरी बघाव तार लागनाच आहे ना मग.
बरोबरं बरोबर.
करर की नाही.
केल्याशिवाय बी काही नाही. तेवढंच आपल्याला हात वार येतं ना हे काय ते काही.
मला पसाची थेब लागता त स का या अंगाला.
हो का
हम्म.
आमच्याकडे तर ऊन आहे.
काम एक फर आम तर पाणी मजावणार रेेत काही.
हा तेच हम.
सांगता पण येत वाऱ्या नाही येत अस ना. अ
मुलीगेला काॉलेज ल
हो कललगे.
काय का
हो कॉलेज ला केला मी.
गेले का बर म
हम् एकक.
कॉलेज डबा ऊट डबाल ठेवा लागत काही ना काही. सका एला ऊटा यतो डडे भोवन आयतो नगयतो श. जायचं सर्व काम.
ना एकला न तघली अंगनवाडी.
हो का म्हणजे माझ्या मतान नौदाहा वर्षात फरक आहे का काय मत. तुम्हाला हो ना माज्याता कस माला ते. अ मोठ्या मुलीच पण आता म्हणजे हा मग पुढच्या वर्षी लग्नच करून टाकायचे.
हा हा ह.
जाऊ ना तर
हा हा.
चांगलं चांगलं सांगताय पण माझा बघू. बघितल्यावरच कळेल ना आपल्याला चालाल ते मला. अर्जंट कॉलेत आहे मी तुम्हाला नंतरॉलते ह..
बर बर चालेल नमस्कार.